हो हो येतोय ना काल कुठे गायब होतात.
कधी हो.
काल संडे ना हा.
काल अहो फोनच लागत नव्हते कोणला का बर काय माहिती काय झालं होत होका.
मी माझा तेव्हा कॉल चालू होता ना कॉल काल तुम्ही केला तेव्हा मग मी रिटर्न केला तर रिप्लाय नाही आला ना असं काय म्हटलं काय नाही बाई संडे आहे म्हणून.
नाही नाही तस काही नाही काही नाही घ घरीच असते मी.
हा हा.
पण मग ती लागतच नव्हते फोन कोणालाच लागत नव्हते मग म्हटलं नकोच करायला काय माहिती काय प्रॉब्लेम होतो.
सगळ्यांनाच होतो हां पण हे असं.
हा वैशाली ताईं ना पण लाव
नाही तिला नाही लागणार आता तिचे ते एकशे ऐंशी मिनिटं कमप्लीट झाले ना. त्याच्यामुळं आउट गोइंग इन्कमिंग बंद.
हा मलाच सकाळी त्यांनी कॉल केला होत का मी तुम्हाला कॉल लावून बघू का म्हटलं बघा लावून.
अच्छा.
हम्म.
लागला नाही हा ते मिनट कमप्लीट झाली ना.
हम्म आता मनीष ताईंशीच बोलत होते तुमची मैत त्रिणच आहे ना.
हो हो.
हम्म ते वैशाली ताईंनीच मला नंबर दिलाय त्यांचा पण हं
अच्छा तिला पण खूप बोलावं लागतं.
खूप बोलता बाय ती तर त्या ताई खरंच स्वभाव छान आहे पण त्यांचा हा एकदम फ्रेंडली बोलता.
हो छानये स्वभाव मला माझे पण तिला बरेच कॉल झाले सकाळी.
हम्म
तुमचे किती झाले?
माझे दहा झाले त्याच्यात ना ना एक‌ कॉल काल म्हणजे मनिषा ताईला ला लावत होते तर तो अचानक वैशा लि ताईला लागून गेला लागून गेला तो आपोआप लागला आणि मग, तो झिरो दाखवतोय.
ओके ओके.
कॉल फेल गेला माझा असच.
कुठे ते झिरो दाखवतंय मला तर बघायला पाहिजे माझे किती कॉल्स रिजेक्ट झालेत काय कळत नाही मला.
आपण कॉल आता मी कॉल केलाय ना तर तुम्हाला नाही दिसणार. तुम्ही मला कॉल केला का? कट झाला का मग तिथं दिसेल ना किती अं मिन ट् तर आपण बोललोय असं हो तिथंच
अच्छा अच्छा! हा हा मग माझे बहुतेक सगळे सबमिट झाले जाऊ दे जे होतील होतील किती टेन्शन घ्यायचं.
हा मग काय जे होतील ते अहो मागच्या वेळेस असंच झालंत ना ताई फोन अ फ्रेंडचच करत होते तर त्याच्यात पण वीस कॉल करायचे होते. तर मग एक नाही जमला मला कामामुळं करायला मग एकोणावीस केले. पण अ नंतर चेक झाले ना. दाखवता नाही त्यांनी चारच कॉलचे मला पैसे आले.
आरे बापरे! हा
मग असं का झालं? काय माहिती.
काय ना काय प्रॉब्लेम हे झाला असेल आपल्याकडूनच बोलण्यात किंवा काउंटिंग करण्यात त्याच्यामुळे ते रिजेक्ट केले असतील.
असं काहीतरी क झालं असेल.
हो म असे असं नाही होणार. आपण फक्त काम हे करताना करतो ते लोक चेक करताना त्यांना माहिती पडत ना काय चूक आहे काय बरोबर आहे. त्याप्रमाणे ते करतात ना त्याच्या बस हो हो बसून पलं तर तेवढं. बसून तेवढं तर तेवढं म्हटलंय हो ते उघंचच रील बघत राहायचे स्क्रोल करत राहायचा फोन त्याच्यापेक्षा हे उद्योग चांगला आहे ते ट्रान्स्क्रिप्शन च करता ना?
अहो त्या्याच्या का वीस दिली होती टेस्ट ला तर ती टेस्ट दिली मी आणि त्याच्या नंतर मला आलेच नाही ना कामच नाही आलं तुम्हाला आलंय का?
त्याच दिवशी.
ते वीस टेस्ट दिल्यानंतर परत काम आलं का तुम्हाला ते.
अ ते दुसरा एक ग्रुप बनवला त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना?
कोणता ग्रुपे?
काय ते म मराठी व्हॅलिडेशनचा. आहात आहे मी पाहिलं मग त्याचं काम केव्हा स्टार्ट झालंय.
हा ना मग त्याच्यात ना का वस दिले होते टेस्टला काही वीस टेस्ट पूर्ण झाल्यानंतर काम येणार.
अरे मग त्याला दोन तीन दिवस झाले.
दोन तीन दिवस झाले ते पण माझ चालू नव्हतं ना माझ्या डं कायतरी ते चिन्ह आलं गेलं होतं.
म रिफ्रेश करून बघा.
नाही केलं मुलांनी आता रात्री आणि दिली मी ती टेस्ट आ मग बघू आता अजून तर नाही आलंय काम.
आलं असणार कारण आज नवीन जे जॉईंट झाले त्यांना काम चालू झालंय.
हा का मग रिफनिश करून बघू का
रिफ्रेश करा पण तुम्हाला तो ग्रुप दिसतोय ना.
दिसतो.
मग मॅसेज कसे दिसत नाही तुम्ही रीड नाही करत ते सगळ मॅसेज. चालू होते काम नवीन लोकांच.
हा हा म्हणजे आता जी हे कार्य आहे पि ती मी रिप्रेस् करून बघू काय असं म्हणते.
हो चालेल ना. हो.
मग आपल्या हे जायला नको जायला नकोय असं म्हणते मी.
नाही जाणार ते रिफ्रेश केलं नाही त्याच्या त्यामुळे टास्क नाही तर एकदा परत वैशालीला जास्त माहितीय तिला एकदा परत विचारून कन्फर्म करा.
त्यांना विचारलं होत ताईना मी त त्यांनी म्हटल्या होते मग मी परत थोड्या फोन करून विचारते.
नाही कसं म्हटले कारण टास्क ते टास्क येत आहेत ना आमचं ते किती सांगू आम्ही ते किती टास्क पूर्ण केलंत मी तर
हम्म.
नाही बॅक नाही जात हाय कॉल चालू आहे ना, कार्यात बॅक नाही जात आहे माझे बहुतेक सातशे की काय झालेच हो आणि ते दुसरं होत ना, आपलं ट्रान्स्क्रिप्शनच त्याचे चार हजाराच्या वर गेलेत हो.
बापरे माझ हजारपर्यंतच गेलंय ते.
मी एकदा बसली ना, कि म कंटिन्यू बसते
ह.
त्याच्यामुळे नाही तर मग नाही बसत.
मी जमेल तेव्हा करते.
हा तेच तेच तसं
हम्म.
त्याच्यामुळे ना,
आणि ना, माझ्याकडनं ना, माझ्याकडनं टाईप करता नि ना, काहीतरी चिन्ह, येतं तिथं त्या करतांनी बरं का आणि ते जर चिन्ह आलं ना, तिथ जातच नाही म्हणजे
मग ते चिन्ह, कॅन्सल करायचं आता कसं समजायचं स्क्रीनशॉट पाठवला ना, तुम्ही व्हॉट्सअपला तर म बघू
तर मग मुलाकडून करून घेते ना, तो तो तो करून देतो पण मग त्याची वाट बघावी लागती ना, कामावरून यायची
मग त्याला विचारा ना, नेमका प्रॉब्लेम काही आहे.
हा तु तु दम दमलेला असतो ना, सांगत पण नाही नीट मग कस तरी त्याला कराव हम
तुम्ही ते स्क्रीनशॉट काढा टाईप करताना काय येतय ते आणि व्हॉटअपला पाठवा मला कळालं तर मी सांगते तुम्हाला
हो तुम्हालाच पाठवेल डायरेक्ट पण असं ग्रुप वर नको बाई भीती वाटते ग्रुप वर पाठवायला काही पण ह हा चालेल चालेल
तिथे बघू ना कळाला तर मग वैशाली वगैरे आपण समजलं तर मग कशाला त्याची
हा स्क्रीनशॉट काढून वैशाली ताईंना पाठवलं होत पण त्यांनाच नाही समजत तेव्हा मलाच नाही समजलं त्या म्हणत हम्म
अ असं कसं होतं मग
काय माहिती अव काय होत मग काय झालं माहिती का नेमकी शनिवारी करत होती तेव्हाच आला हा काही शनिवारी घरी आला नाही मावशीकडे थांबला आणि रात्री आला तर रात्री नऊ वाजता आला मग त्याच्या नंतर त्याच्याकडून ते करून घेतल म रात रात्री बारा वाजेपर्यंत थोडस काम केलं आणि मग झोपली असं केलं मग असं काही झालं का त्याची वाट बघावी लागती
हे असंच होतय आणि मुलं मग थकून बरोबर याला सांगत नाही कणटला करतात आणि आपली इच्छा असते
हा आपली इच्छा असती दुः सांगत नाही म त्याला थोडासा चिडली त्याच्यावर म्हटलं देणारे करून तुला ज म्हणून का एवढं काही बरं येल ना दाखवलं यांना दाखवलं यांना जामाना ती त मला काही जाऊन नाही राहिल
हा हा हा
मग तू आल्याशिवाय काहीच करताच येत नाही
नाही पाठवून ठेवा बघते मी ट्राय कर समजलं
हो हो आता परत जर आलं ना त्याच चिन्ह
हम्म उगस तेवढ्या सा लाऊन जातय ना ते काम
हम्म आणि आज तर काही जमलं नाही त घरातलं लग्न य ते पुऱ्यांच वाजायला गेलो त्याच्यामु आता पाच वाजता घरी आलं काय असत
शेवंतीचा प्रोग्राम असतो का पुऱ्यांचा
शेवंती म्हणजे कायस
शेवंती मग काय भाजायला गेलेलातु
पुऱ्या पुऱ्यांचं त्याला शेवंती म्हणता का तुमच्याकडं हा पुऱ्यांचं
हो म तिला शेवंती म्हणजे तेच पुऱ्या बनवतात ना त्याला शेवंती म्हणतात आमच्या साई हो आणि म पुड्या वगैरे सगळ छान झालं करून कि मग सगळ्यांना तो गावात आपण वाटतोय ना त्या लग्नाच्या पुऱ्या तसच ना
ते
ह
अकरा किलोच्या पुरे आहे मग तो रवा भाजला परतकरंज्यांच करंजांच भाजलं परतकरंजा बनवलं आणि अनारसे बनवल्या.